हॅलो अर मटले लागत नाही फोन
नवीन मोबाईल
आ
नवीन मोबाईल
नवीन
नवीन मोबाईल आहे का म्हणतो ह
नाही जुनाच आहे
हम्म
अरे मग आटल श्रील लागत नाही तुले नाही लागणार.
त्याचा फॉल्ट
असं आहे का काल लावल असत तर परवडल असतं मंग.
हम्म तुला तेच तर सांगू मी
आजवाळडी असते जरा हजार
आ द का
विद्यालय म
कस जी आहे.
आज पडली ना.
तुले का.
किती.
आठशे.
चल ना म.
बाबा आले नाहीत काय.
नाही.
जाऊदेत जरा. आठशेत लय मशिन चालू दिसायली मले तर.
टाइम नाही मला.
टाईम नाही काय झाल शिवनं. काय शिवाय लागला.
अं पोर शिवली आता शिळेचा फोला.
पुलावर तूम्ही आला होता.
कुठे.
घरी.
अररर, काय तिकडेच येणार होतो मी आता.
अंम गेले आता घरी.
थ्री.
हम्म.
आं घरी का गेला.
काल.
घरी गेला काय म्हणलं ती. असं का.
हम्म. तु कुठे हास घरीचं.
अं.. घरीचं आहे.
एक हात दिसत नाही काय. शिलाई मशीन चालु आहे ना आमची.
हां हां.
अम...
कवर शिवाय लागला, कोणत्या गाडीला शिवाय लागला.
अं..
कोणत्या गाडीन शिवाय लागला कवरं.
छोटी ये छोटी जी सर्विसिंग केली ना.
आं छोटी ये.
काळजी घ्या लागलं ना गाडीची.
अं, बराबर माप गिप घ्या जरा.
हो, आता मापच घेन चालूयं.
हो, कसं फाटली बिटली नाय पाहिजे.
टेंट म्हणून पण कामी आली पाहिजे ना तिकडे.
हम्म, कुणीकडे
तारलेले.
आं... अ- तेच कराव लागलं, दोघंजण बसत्यात तिच्यात.
दोघं चौघं बसत्यात हेच्यातनी.
हम्म, आवो. कोण आहे ओय, लाऊड स्पीकर येतात ते.
दांगडू.
अ.. म
बारको, काय पार्सल आलं का नाही?
आं..
पार्सल आलं की नाही.
अर.. पार्सल आलं नाही ना अजून,
हम्म.. श्रीले हजारले नाही बाराशे.
दमलं माय.
हम् अम्म चांगले मग.
आले का मगं.
काय?
आज असाल पाहिजे ना, काय ना काही
हम्, सगळी ट्रिप वर.
अ अ वम
हम्म झालं ठी जाण्यायेण्याच भाडं हा
ख
अहो
ह
आज कुण्याला पकडायला लागल
ह
हम् काल फोन लावत होताय पाहा लागेल त्याला
ठीक आहे
हम्म
हो आता त्याले सुटलं ना
हम्म त्याला आली असते त्यानं खोलल्या असते की
हो
हम्म
तेला बी शिकीव ह मी स्वतः वाटतेे पुढे
कुढली
एजत
ह तू काय टॉपर मणूस आहे
हा तेच ना लिजेंड
दुसऱ्या याज अकाउंटचय
अ काय सांगा चेक कराय लागल
हा.... व
हम हे बघ
मग बाकी काय चालूये
बाकी काय मग आता काय करता
झाल का नाही चाय पाणी
इतका लवकर नाय होत
दुपारचा
दुपारचा नाई दुपार नसते आमच्याइथ
अ काय बाहेर पहा जरा पाऊस किती चालू आहे
बाहेर या
हम्म
शिकल
हम् साहेब त लय ओरडाय लागलेत आज सकाळपासून
अ केस आहे आता दाहडी.. एव
साहेबच का डान्स चालूयेत का
काय मग
काय नाही कॉल करा म्हणलं कुड हा
हम्म नंबर कशाचा हाय.
नंबर का वाशिंगश जुनाच ये अरे ते राहले नव्हते ना राहिले होते ना सहा कॉल
असय -
आता पाचवीस झाले.
बर मंग
हम्म झाल
हम्म
रेनकोट पाहालाआलो रेनकोट
या बजेट मध्ये का
हाओ जरा नाय तर हायेच सस्त
एक पण नि घ्याची
ह् पन्नी घ्यायची. भेट्टे नारे पन्नास रूपयात दुसरं
पन्नास रुपयात
हो पन्नास शंभर रुपयात भेटते ती
तिकडे का इथ
हा अकोल्यात भेटत असण पण तिथेच नाही पुरत महाग येत.
अरे पावसाळा म्हंटल्यावर माळ तिरडीत ये
हम्म जास्त घेतली की देती ऑफर सात आठ
हम्म
शिलाईच काम असुदे
झाली का नाय तयारी पॅकिंग ची
ई करायची काम नाय.
हम् बॅक कोणती मोठी
आमी स्कूल बॅग
स्कूल बॅग पण बसते सामान
हं बसवाचं आता काय करा शिल्लक घ्यायला पुरत नाय ना
हाव कुठ वझ
हा
कुठं वजव घ्या.
तेच ना येतानी थकते माणूस
हम्म
जेवढे कमी घेतील तेवढे घ्यायला लागण.
हाव नाईट पॅन्ट घ्या ओ जरा
पोरं दोन दोन दोन दोन घेतील पोर
हाओ ओल्ले झालं की अजून हे होते मंग
हं ती
टी शर्ट बोलवला पट्टयाचा
आ
टी शर्ट बोलवला होता न
कोणं नाय
तो आप्स
हँग
हाय का
टी शर्ट बीशर्ट काय नाय बूटचं हायत.
बूटे घ्या
ह् आज येणार रती म आणली ना
पार्सलवाला माणूस तर दोन येऊन गेल ना आज
काली मग नाही रेलावत हो दुसरीक
श्रीचचद्धा काहीतरी त्याचं पार्सल आल होत आज बे
मा बुट येत
नाही नाही बेल्ट आहे
स्कील अग म मलाग
येईल उद्या परवा ह मी रडाय लागलंय आणि हसायलागलाय
अ
हम
काय म्हणे मग श्री
काय
श्री काय म्हणणे म्हणलं
श्री काय असं झालंं ते पार्सल घ्यायल का
पार्सल घ्यायला आल ते का हम्
ह
का बुट किट होते?
बेड
हम् ह
म काही वाऑडर बे
मिशो
चालूच राहिलं त्याचं ऑर्डर करायच.
हू, त्याची काय दररोज येते का काय?
तेच म्हणलं.
हू
त्याची जन फायदाही त्याली.
अहो
ह
डायरेक्ट घर माहीत झालं असलं त्या
हो.
गाडी कस काय गिली सर्व्हिसिंग
खराब झाल्ती जरा.
अहो काय?
हू.
पेट्रोल नाही झाली काय?
नाही नाही, पेट्रोल नाही झाली.
कधी टाकली ती आज?
कालच.
हम्म. गधा आहे का?
कोण?
आवाज?
हम बैल बैल.
गाय.
आज मंग लावला होता का?
कोणाली, नाय आज कोणाला नाही लावला.
हेच पाह्यला लावून लागतय का लागला मग.
हो हो त्याल म्हणा तूझ्यात फॉल्ट हे म्हणा
हू हू आहो, त्याच संपल वाटत लिमिट सगळी.
हू तेच ना.
आणि ते लिहायची होती टास्क ते लिहिली का तू?
लई मॅड हाय ते.
अरे तोत्रे बोलतात, दारु दे काही बोलतात.
ते काही धंदे लावले ते ना ते.
हम ते, माय ते बिच्छावर चालले ना ते
कोण ते लिहिले नाही का? रि, रिजेक्ट झाले असतील ते
तीन झालेत.
रिजेक्ट झाली का?
हावो.